येतो आवाज
हा येतोय, हा येते ना.
हां बोला.
अहो मी ह असं झालं असेल तुम्ही तिकडनं कॉल करत असाल आणि मी इकडनं कॉल करत अस मी तुम्हाला बोलली ना मी.
नाही मी कॉलच नव्हते कोणाला करत. मी फक्त ऑनलाईन कार्याच्या ऍपवरच होते मी कोणालाच नाही कॉल केला.
काय माहिती पण लागलाच नाही तुमचा नंबर. आणि
हो असू दे असू दे ठीक कुठल्या विषयावर बोलायचं आपण?
हम हम् बोलूयाकी रामनवमी आताय रामनवमी ना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
हो. हो हो तुम्हाला पण रामनवमीच्या शुभेच्छा तुमच्याकडे काय करतात रामनवमीला?
आमच्याकडे तर असत राम मंदिरात कार्यक्रम असतो, हॅलो! राम मंदिरामध्ये असतो. कार्यक्रम राम जन्मचा राम जन्मोत्सवाचा राम कार्यक्रम. रे पण आता ते ना नाशिक म्हणजे नाशिक मध्ये आहे ना मी. बाहेर गावाला आहे त्याच्यामुळे मग मला काही करता येणार नाही काही बघता येणार नाही मुलगी डिलिवरी झालेली आहे. त्याच्यामुळे मग.
मग त्या उपवास वगैरे म्हणजे असं घरगुती करतात आमच्याकडे कसं घराघरात नाही करत आमच्याकडे. एका गावात आमच्या असं राम जन्म एका एकाच्या घरी असतो. म्हणजे ते एक आमचे दोन घरं असे आहेत की त्यांच्याकडे रामनवमी उत्सव साजरा करतात मग. आमचा संपूर्ण गाव त्यांच्याकडे जातो मग ते बारा वाजता वगैरे राम. जन्म रामाला ते पाळण्यात घालतात वगैरे सगळं ते झालं कि मग ते. सुंठोरा सुंठोरा म्हणजे सुंठ आणि साखर. त्याच मिश्रण असत हा ते मिश्रण असत. हा काय आमच्याकडे सुंठोरा बोलतात. आणि मग तो प्रसाद सगळ्यांना वाटतात, हा आणि मग ते ते सगळं झालं. कि मग जेवण वगैरे घालतात मग काय गाणी कार्यक्रम भजन बोला काय म्हणजे असं. दिवसभर कंटिन्यू चालू असतं सगळं आमच्याकडे. म्हणजे असं प्रत्यक्ष कोण, हम्म,
सकाळी सकाळीच मिरवणूक निघते मोठी मिरवणूक असते, राम मंदिर आहे जवळच. ते आमच्या इथे, म त्या मंदिरामध्ये कार्यक्रम पण असतात. म्हणजे, अगोदर पासनच चालू असतात. आठ दिवस अगोदर अ जस सप ता सारखं चालू असतं. आणि रामनवमीच्या दिवशी म शेवट असतो ना, म त्या दिवशी जेवण वगैरे अस त पण आम्ही काय जेवायला जास्त करून म्हणजे, भरपूर गर्दी असते. त्याच्यामुळे जेवायला त्याला नाय जात. पण दर्शनाला जातो. पण आता रा मंदिर आता दर्शन बी इकडेच काय म्हणतात, ना आता गावाला असल्यामुळे हा हा
तो मंदिर नाय, बरोबरं, ज्याच्या ज्याच्या गावात, आता कोणाच्या गावात हनुमानाचं असत मंदिर कोणाचा गणपती येत ते उत्सव साजरे करतात. आमच्या गावात हनुमानाच मंदिर ये. त्याच्यामुळे आमच्याकडे हनुमान जयंतीचा उत्सव असं मंदिरात साजरा करतात. पण रामाचं मजर नाय मोठं आय., पण असं मंदिर रामा चं अस नाहीये सेपरेट, त्याच्या मूळे आणि आमच्या आमच्याकडे म्हणजे खूप वर्षांपूर पासून पारंपरिक त्या घरात ते चालतं आलेले ये. की राम जन्म त्यांच्या घरी होतो. म आख्खा गाव आमचे दोन तीन गाव आणि ते जेवण वगैरे खूप करतात सगळं, आणि ऐच्छिक कोणाला काय द्यायचं अस त गोडधोड त ते पण देतात ती, हा आणि मग आक ख्खी रात्रभर म तो पूजापाठ चालू अस तिथं सगळ
आमच्या इथे मंदिर ये. म्हणजे असं चौकात थोडं पुढे आणि दुसरं मग गावात जातो. गावामध्ये मंदिर आहे. काळाराम मंदिर, म आता तिथे पण उत्सव चालू ये. आता आठ दहा दिवसापासन काळाराम मंदिरात उत्स
हम्म म तेच असतं. पण आपल्याना का आता जॉब मुळ जायला मिळत नाय. प्रत्ये प्रत्येक वेळेला, लहानपणी जायचो. आवडीने अगदी म्हणजे वाट बघत बस सायचो की, कधी एकदा एकदे येत उत्सव येते रामनवमीचा वगैरे असं खेळायचं. पण आ आता काय नाय जायला मिळत. मग आता घरगुतीच आपल्या घरातच उपास करायच. घरातच नैवेद दाखवायच. घरातच करायच सगळं, असं जायला नाय मिळत. मला पण
आम्हाला त कधी आणि राम मंदिर आहे. काळा राम मंदिर इतकं छान ये. आणि खूप मोठंय, असं जुनं मंदिर ये ते त आम्ही आम्हाला असं कधी वाटलं ना, त असं मध्यंतरी पण जाऊन येतो. आणि असं दर्शनाला राम रामनवमीच्या वेळेस दर्शनाला जातो. आणि त्याच्यानंतर आता दोन तीन म्हणजे, दोन तीन दिवस उत्सव असतो. आता रथ निघतील. नाशिक मध्ये त्यांचे रथ अस
हा हा, रथ वगैरे ते निघतात. बरोबर ये. मिरवणीक म्हणजे जिथे आता कसं जसं अयोध्या अयोध्येला आता रामाचं ये केलं. तिकडं आता ते खूपच तीन दिवस सगळं उत्सव चालू असत. सगळे, तस जिथे राम मंदिर अस ल. तिथे रथ पालखी वगैरे निघते.
पालखी नाय. हा एकदम मोठा रथ ये. जुना रथ ये लाकडाचा, एक गरुड रथ अस तो. एक हनुमंताचा असतो. आणि एक याचा रामाचा रथ आशे तीन रथ अस तात. ते म्हणजे, हम्म अ सायंकाळी चार वाजे नंतर निघतात ते, साधारणतः चार दहा वाजेपर्यंत, दहा अकरा वाजेपर्यंत चालते ती रथ यात त्रा, एकदम खूप गर्दी असे लोक ओढतात ते, आणि एक बाबा येत. ते म्हणजे राम मंदिरातलेच आहे. पण ते जे जेवढं रथ यात्रा सुरु होती ना रथ जिथून सुरु होतो. तिथून ते असे उलटे उलटे चालत जातात. म्हणजे जिथपर्यंत आता कसं नाशिक, अ अर्ध नाशिक इकडे ये आणि जुन नाशिक नवीन नाशिक अस आणि मध्ये नदी आहे मग तो रामाचा रथ तिथपर्यंतच येतो. गरुडाचा रथ आहे तो पुढेपर्यंत जातो पण रामाचा रथ तिथच थांबतो त्या नदीच्या पलीकडे गेलं का तिथे मग तिथे समाप्त ती होती त्याची मग गरुड रथ पुढे जातो पुढून येतो आणि ते बाबा मग असे उलटे उलटे चालत चालत चालत पूर्ण म्हणजे पूर्ण ते रथयात्रेच्या पुढे असतात ते आणि फटाके वगैरे आणि खू खूप रांगोळ्या काढलेल्या असतात त्याच्या म्हणजे पूर्ण खूप छान वाटतं आणि सायंकाळी म्हणजे खूप असं उन्हाचं पण नाही सायंकाळी चार वाजता सुरू होतो न तो
हे जास्त गाव ठिकाणी कशे आता गावात प्रत्येक मंदिर असतं तिथे होतं हल्ली शहरामध्ये पण साजरे कर तात प्रत्येक जण पण ते एवढं नाही हो मंग तेच म्हणजे असे करायला लागलेत पण तिथे कस होत त्या मंदिराचा बाजूला राहत आपलं म्हणजे पूजा तिथे कसं जास्त डीजे हे ते हे जास्त असत शहरा ठिकाणी त्या गाव ठिकाणी कसं जास्त भजन वगैरे असं आमच्या इथं तरी पण जास्त जोर असतो जास्त भजन असतात रामाचीच गाणी असतात मग त्या रामाला पाळण्यातत घालून हा
ते भजन आहे आता दहा दिवसापासन सर्व बायका तिथे येऊन रामरक्षा सामुदायिक राम रक्षा पठण असतं ते, ह राम रक्षा पठन असतं सामुदायिक ते ह ते पूर्ण म्हणजे दहा दिवसापासूनच चालू असेल ते आणि नंतर मग आता उद्या किंवा परवा निघेल तो रथ ते रथाच्या रांगोळ्या इतक्या सुंदर काढलेल्या असतात ना
आपण काय ते राम रक्षा वगैरे तर लहानपणी वगैरे बोलायचं सकाळ संध्याकाळ आता का सगळ विसरूनच गेल म्हणजे ते एक रुढी परंपरा असते. प्रत्येकाचे, हा चांगलं असतं समजा
मी बोल मी बोलते ना रोज मला माझ्या नित्य नित्यपूजेमध्ये आहे रोजचच
हा म्हणजे कसं म्हणून ब आता कसं आमच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे ज्या गावात जे ते लहानपणापासून आपण तेच चालत असत की आपण त्याला मानतो मग आमच्याकड कस जेव्हा हनुमान जयंतीचा उत्सव असतो त्यावेळेला कुठेही गावातला कुठलाही माणूस असता तरी तो त्या दिवशी ती गावात येणार असं असत.
नाही, हा राम मंदिर म्हणजे तिथे का त्या रामा रामाची कर्मभूमीच मानली जाते ना मग त्यामुळे मग ते जास्त हे करतात, हा जेव्हा रा राम आणि लक्ष्मण सीता वगैरे याला
हा हा म्हणजे नाशिकचं हा बरोबर आहे हा हा हां
राष्ट्रपत
तिकडे बरोबर हम्म हम्म हा हा मी गेलेली आहे त्या साईडला पंचवटी वगैरे ते रामाचं मंदिर वगैरे बघितलेले आहे खूप भव्य आहे बरोबर आहे हा हा हा बरोबर आहे आणि त्याच कस आता तिथलं ते म्हणजे ऐतिहासिक तिथलं महत्त्व आहे ना ते मेन ते रामाचं त्याच्यामुळं तिथे ते जास्त चालत असेल.
हो ते खूप म्हणजे खूप छान असत आणि आणखी असे भरपूर कार्यक्रम असतात ह आणि आता गुढी गुढीपाडवा हम गुढीपाडवा गेला ना तर गुढीपाडव्याला पण इतकी मोठी मोठी रांगोळी काढलेली होती म्हणजे अशी तथे खाली गोदा नदीच्या तिथे तर त्या पटांगणामध्ये मोठी ती म्हणजे अशी भूविविध मोठी रांगोळी काढली गेली, जवा अस पोतीच्या पोती रांगोळी लागते तिथे. हा ना, खूप मोठी रांगोळी काढलेली होती तिथे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी काढतात ते.
हॅलो, आवाज ब्रेक होतय का तुमचा?
नाही, मी तर बाहेर.
हा हा हा हा, हा मधून मधून रेंज जाते. ते हा, बाहेरच आहात ना रेंजमध्ये?, हम्म हम्म.
हो, नाय
मग आज का उपवास वगैरे आहे का रामाचा तुमचा, तुम्ही काय करता रामाचा रोज?
मी माझ अ नाय, नाही नाही उपवास वगैरे नाही.
दोन दिवस वगैरे काय असं उपवास वगैरे किंवा आधी काय पूजा असं काय नसत. त का, आमच्याकडे कस मग तो उपवास असतं म ते बारा वाजता जन्म. सकाळपासून उपवास बारा वाजता ते जन्म, म ते वाटलं असं काही नाही का?
नाही नाही, नाही आम्ही बाकीच करतो सगळ पण उपवास वगैरे नाही.
बरोबर आहे, हा म तुमच्याकडे ते रामाचं स्तोत्र रामरक्षा पठण वगैरे असतं जास्त.
हा, रामरक्षा पठण, हम्म ते आपण रोजच्या नित्यसेवेत मध्ये करायच नित्य.
मग ठीक आहे, आता जायला नाही भेटलं समजा गावाला तर मग हे करायचं.
हा झालं माझ सकाळीच केलं गेलं, मी काय मला आता ही इथे कसं आहे, इथे नाही टाइम मिळत मी स्वयंपाक करता करता पण म्हणून घेते.
हा बरोबर आहे. मग काय तसच टाइम काढायला लागतो, आता हे जास्त असं पहिल्यासारखं ते पहिलं कसं सोहळं-ओवळ ते ते मंदिरात पूजा करत- तच बसायचं तर तेवढा वेळ नाही भेटत आता आपण आपलं देवाला आणि मग ते मग. त्याच्यामुळे आपलं थोडंस हे करायचं आणि मंग मी पण असं काय पोळ्या लाटता लाटता वगैरे ऐक कत राहायचं मोबाईलला लावून स्तोत्र वगैरे ते स्वतः, हा हा मग ते आहे तुमच. माझं नाहीये.
नाही माझ आहे, म मी जवळ-जवळ तीस एक वर्ष झाले तेव्हापासन चालू केलय ते रोजच्या पूजेमध्ये.
नाही ते चांगलं आहे, म्हणजे कसं मनातलं रामरक्षाने वगैरे मनातली जी भीती अस ते ना ती निघून जाते, पहिल्यापासून म्हणजे आम आम्हाला तर म्हणजे पहिल्यापासून सांगायचे काय भीती वाटली काय लागले की रामरक्षा बोला. रामाचं नाव घ्या हा, काळोखात वगैरे जर आम्ही गावातून कुठे जायला निघाल की, राम राम बोलत जा असं म्हणजे ती पहिल्यापासूनच ती सवय झालीय, ते भीती जाते चांगलं असतं, खूप स्तोत्र बोललेलं.
चांगलंय ते संस्कृत आहे, हम्म हं त्यामुळे कस ते हो
प्रत्येकाच याच्यावर असतं आता कोण गणपतीच कोण करतो जास्त. कोण रामाचा करतो, देव तर आपल्या हिंदू धर्मात एवढे आहेत त्याच्यामुळे प्रत प्रत्येकालाच मानायला लागतं पण स्पेशली असं कस असत, कोणाच्या गावात कुठला उत्सव असल कुठलं मंदिर असेल कोणाच कुलदैवत असल. त्या त्या देवाच आपण जास्त करतो. बाकी सगळे देव आपण छोट मोठं जस वेळ मिळेल तस करत असतो.
हा तस तेे त्याप्रमाणे करायचं. त्याचीच माझ तर काही नाही. तसं काही कधी केंद्रात जा. कधी हे इकडे. जिकडे वाटलं. तिकडे जायचं. हॅलो. येतोय ना आवाज? हॅलो. आवाज
हा. ये येतोय. येतोय आवाज बोला.
जास्त वेळ कॉल झाला ना. तिकडनं कार्यावाले ऑटोमॅटिक कट होऊन जातो तो कॉल.
हा हा बरोबर आहे. ठीक. हा आपली दहा मिनटं झालेली आहेत. त्याच्यामूळ ते थोडस आणि मध्ये नेटचा पण, ठीक आहे करा मग. मी आहे अवेलेबल म्हणजे अगदी पाच परंत आज आहे म्हणजे सुट्टीच आहे ना. ठीक आहे. ओके. थँक्यू. ओके हा.